हॅलो हॅलो!
हॅलो!
हॅलो.
हा येतोय आवाज.
हो येतोय, येतोय.
गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. मग आज रविवार तरी लव कर उठलेस?
आमची एक्सरसाइज असते, आमचा पाण्याचा टाइम फिक्स असतो त्यामुळे उठावचं लागतं.
अच्छा केली का मग एक्सरसाइज? बर, बर.
केली. आता रोजचे काम होईपर्यंत पाणी आलेलं असतं मग काम करून घ्यायचे.
हम्म, हम्म, हम्म. मी केल्या त्या बट्ट्या करून बघितल्या छान झाल्या.
हो, का?
हो.
काल अजून एक जणाला नवीन माझ्याकडनं कळाली रेसिपी ही.
हा, हा.
मला म्हणे आता मी शंभर टक्के करून बघणार.
हम्म.
हम्म.
नवीन, नवीन काहीतरी शिकायला भेटलं की, आपल्याला पण करायला आणि ते सोपं आहे करायला ना. एकदा दळून आणलं दोन, तीन हो. हो बरोबर आहे. करुन बघितली म्हटलं सांगाव आता क केली बा पण छान झालं.
हम्म.
हम्म.
मग आज काय नॉन व्हेज?
नाही आज आम्ही हे शेवपुरी करणार येत. काल शेवपुरी करणार येत आज.
म्हणजे शेव पुरी म्ह
म्हणजे ते पाणीपुरीच्या पुऱ्या आणल्यात कच्च्या आणि ते पुऱ्या तळाय च्या त्याच्यात ते रगडा करायचा, बटाटा उकडायचा, वटाण्याचा रगडा करायचा. शेव आंबट पाणी ते पाणी सगळं टाकून ते शेवपुरी
हम्म, हम्म, हम्म, हम्म, हम्म.
ते करणार येत आज घरी.
हम्म.
हम्म, त्याचं सामान आणलं रात्री.
हा हा
म अनकी काय नवीन काय आहे शिकण्यासारखं आता
नवीन शिकायला काय काल आमचा पापडांमध्ये वेळ गेला ते तरी झाले नाहीत आता आज भेटणार आहेत ते सकाळी
अच्छा म्हणजे बाहेरच दिलय करायला
हम्म
हम हम ह
ते असं झालं चारण्याची कोंबळीन बाराण्याचा मसाला जायला यायला मला रिक्षाला शंभर रुपये करणावंळ तिथं वेगळीच ते असं वाटलं आता आज परत तेवढेच रिक्षाला म्हणजे जवळ जवळ पास कणावळने रिक्षाला पैसे चारशे रुपये गेले
एका केलोला अ मग काय परवडलं ते म्हणजे अ ख वस्तूच किंमत कमी आणि यायला जायला जास्त गेली हो त्याच्यामध्ये घरीच केले असते त्या येण्या जाण्याच्या वेळेस घरी ला दोन झाले असते
हो तेवढं आहे
जायला चालत थोडं जा रिक्षा करा तिथून पुढं जा परत या परत उद्या जा परत या तेवढ्या वेळात एक किलोचे पापड म्हणजे खूप झालं एक ते दीड तासात लाटून होतात
हो
मग तेवढा वेळ तर ऑलरेडी गेलाच ना
ळ पणला आणि पैसे पणले
हम्म मग आणखी काय
आवरायचेच काम
ह ते माझ्या मैत्रिणीचा पण फोन आला होता इथ राहणाऱ्या एल आयसीच काम करते ते येते बोलली भेटायला
अच्छा ओके
फोन आला होता पण दोन दिवसापूर्वी आलीय पुण्यात काय चाल काय चाललंय काय नाही आणि मग ये ते म्हंटले भेटायला
ओके एल आय सी चे काम
हा हा एल आयसीची कामं करते त्याच्यामुळे म्हंटलं ठीक आहे
पिझ्झा
ये बाबा चार आठ दिवसांनी येते म्हंटले कॉल करून
अजून एक मैत्रीण ये ती दर शनिवारी फोन करते. ते तर नेहमी शनिवारी तिला कुठेतरी यायचंच असतं, काल मागच लागलेली. आवगडचाय कस अस माणूस त्यातन सॅ सॅटर्डे स संडे सुट्टी ये पण समोरच्याला आहे की नाही किंवा त्यांचे काय पर्सनल काम व आहेत किंवा काय काय नाई, फक्त त्यांना कस आय, घरात वेळ जात नाहीये एकट्याला म्हणून बाहेर निघायचं, म्हणून यायचं, म सोमवार ते शुक्रवार फोन सुद्धा करायचा नाही, मेसेज नाही, काय नई, काय नई, का तर आम्ही खूप बिजि येत.
हम्म आणि नंतर बोर
आणि नंतर मक सा टरडे संडे ला कॉल कर, व्हिडिओ कॉल कर, व्हॉइस कॉल कर, मेसेज कर. पण फोन उचल असं असतं मग आणि यायचं असत. काय लोकांना म्हणजे अ काही जणांना अस, त्यांचही चूक नाही घरात एकट्या माणसाला घर खायला उठत, पण प्रत्येकच वेळी दुसऱ्याला किती आपण हे करायचं.
गृहित धरायचं, पण त्यांच आहे इव्हण आपली पण आय ना, पर्सनल कायतर उलट सुट्टीच्या दिवशी आपल वेगळे प्लॅन असतात.
अ आपलं कुटुंब, आपली इतर काही कामं
कारण आपल्या घरचे सगळे घरी असणार, सुट्टीच्या दिवशी त्यांना पण रिलॅक्स वा
हो कोणी त त्यात गेस्ट आल्यावर अजू नच परत त हे होत हा आणि कस मला तर माझ्या मुलाचं परीक्षा असते रविवारी त्याच्यानंतर आम्हाला काय आम्ही थोडसं किरान्यात काय भाजीपाला ते सगळं रविवारी किंवा शनिवारी रात्री रविवारी असं करतोत, मग ते आप पली काम आपले व काय असत आणि त्याच्यात ह्यांचे फोन, यायचंय नाही तर तुम्ही या, तुम्ही या नाइ आम्हाला यायचंय. तुमी या टायमात यायचं, मला यायचय, अवघड ये रे बाबा म्हजे हा ते एकट पण घर खायला उटत, पण सारखं सारखं तेच तेच आपल्याला पण हे होतं आपल्याला व आठवडा भर पण कंटाळेला असतो आणि परत सॅट टरडे संडे कोणीतरी येणार म्हणल्यावर आजून यायचं म्हणजे आपल्याला ब्रेकच नाही राहत.
म्हणजे आपल्याला बघा हाऊसवाईफला कोणी विचारस नाही करत, सगळे गृहीत धरतात त्यांना काय काम हाय. हेना काय काम हाय मी एक काल न्युज ऐकली. ते आता. हाऊस वाईफ ला पण पेमेंट ठरवून नये तीस हजार होई ना.
अरे बापरे.
गवर गव्हर्मेंट नी आ रूल काडला हा न्यायालयाने.
आणि ते पेमेंट द्यायचं कोणी.
घरच्यांनी म्हणजे तुम्ही जर घरातल्या स्त्रीला म्हणता सगळेच जण हिन वागणू देता काय तिला काम आहे, तिच्या कामाचा रिस्पेक्ट नाही तर तिचा मोबदला आता ठरवून देणार.
हा हा पण घरचे थोडीच आपल्याला देणार आहेत ते म्हणणार आपलेच पैसे आहेत आपल्याच घरासा
हा म पण त्यांना ते जाणीव तर राहील नाही की घर काम करणार आहे पण काही कमी नाही आहेत घरात बसणाऱ्या पण काय कमी
अच्छा बरोबर आहे ते पण खरं आहे बघायला गेलं तर
कायदेशीर जर ती बाई कोर्टात गेली पोलीस केस केली तर तिला तेवढे पैसे जर वर्षानुवर्षाचे हिशोब लावला त कितीमध्ये जाईल? म ते मनात ते ना जसं की जॉब करणारे किती साधा असो नुसतं प्री प्रायमरी टीचर पाच सहा हजार पगार घेत्यात तरी त्यांना रीस्पेक्ट कसा असतो नाही ती जॉबला जाते. अटलिस्ट तस तरी होईल की नाही हे घर काम करतात हेना तीस हजार पगार द्यावा लागतोय.
हा मला वाटतंय म कमी पगारावर कुणी कामच नाही करणार नंतर बाहेर जाऊ घरातच असा पगार हाऊस वाईफ आपलाच एवढा पेमेंट बोलल्यावरती बाहेर जाऊन
कारण तिला ना आठवड्याची सुट्टी वर्षात कोणत्या सणाला सुट्टी उलट्या सगळ्यांची उठ बस करण्यापासून चोवीस तास ड्युटी हे ना.
हो संध्याकाळी झोपेल तेच काय थोडा वेळ पाच सात
त्यात पण झो पताना आपल्याला सकाळी उठण्यापासून दुसऱ्या दिवशीचे पण प्लॅनिंग असत. तातच सगळं काय करायचं कोण येणारे, जाणारे, औषध, पाणी सगळंच करावं लागतं.
हो ना हो ना. तेला ना आजारी पडायची ची फोफ आहे ना झोपायची भोपाय ना कुठ कुठे जायची घर सोडून चार दोन दिवस गावाला जाईल म्हणायला तर ते पण नाहीये.
ह ह काहीच नाही.
त्याच्यामुळ ते चांगलंच आहे मग रिस्पेक्ट तरी देऊश देतील घरातले लोक स्त्रीला
तेच म्हणलं ना मी तस रिस्पेक्ट तरी भेट ते
हम्म तरी महिला जनजागृती
आणि उलट जॉब करणाऱ्या बायकांना काम काहीच नसतं बाहेर तरी काय त्यांना जेवढं ठरले त्यात पण त्या टंग मंगळ तसं घरात टंगळ मंगळ करून जमतच नाही.
हम्म बरोबर.
आणि त्यांना सुट्ट्या घेऊ शकतात त्या सुट्ट्या घेतल्या त्यांचे कामं दुसरे कुणीही करू शकतं.
पण आपलं घरातलं काम कणीच नाही करत ते जिथे आहे तिथेच पडून राहत. चालेल आपला वेळ झालाय आपण कॉल आता हे करूया थांबूया.
ठीक आहे ठीक आहे.
ओके बाय.